म- हॅलो. काय चाललं?
काही नाही.
मजा नाही आ. चहापाणी झाली का? स्वयंपाक झाला का?
आं.
स्वयंपाक झाला.
नाही अजून.
नाही का
हम्म.
द्याय चालु हाय, पण ते वल-चिलं जालं का
काय?
का केलं का खारोड्या, कुरडया
हा
काय काय केलं चिप्स केलं का? हा.
चिप्स, खारोड्या, तकल्या आणि
हाव का.
थांब हा म्ममी
तुमचां काय चालुय आहे अजून मगा गहू बी काडले का? गहू काढले का?
वन तुम
हा मला काम आलंय आज.
पूजा का
हम्म मशीन येल नाही ना मशीन भेटलं काढलं काल. मशीन भेटलत नाही, मशीन आला काढू ना आज भेटल तर आज.
हा हलबल ठोंगला का
वल्ल राहिले वाळे्याला सांगलीत. झालय आता पाणी मारत. पाणी भरत नाहीय कांद्याला अस बाजरीला
हा का
हम्म लग्नाला जायच
कोणाच्या?
मामा न आशीेच लग्न आहे साखरपुडा आहे.
हा का.
हम्म सोमारी लाग्णार ला आ नाही साखरपुडा ये दोन्ही कार्यक्रम ऐका दिवशी येता.
हो हो.
हा. आता कस कसं अडजस आहे काय माहित.
हम
इथ लग्न झालं की
हा
हरबर काढत का रे
हम
तुमचं काय चालु हाय काम मग. तुमच्या आटपेले वाटतं काम.
हां.
मका बीका मोढ्या आहे का.
हा.
लवकर टाकलाता काय तुम्ही?
काय?
लवकर टाकीला ते मक्का.
हा
हाव का?
आहे म्या
हा का पाणी गीणी बर आहे का?
हा
ते टाकायचं असतं ना मेथी ते कोथंबीर ते
कोथिंबीर टाकली ना.
कोथंबीर टाकली का?
हम्म
कितीक टाकली कानू?
आ एक दिल किलो.
किती?
एक दील किलो.
एक दीड किलो टाकली का?
तलं वावलंता का मंग ते वलं टाकून दिलं.
हाव का
हम्म
हम्म बर आहे मंग, पोर गेले का शाळेेत?
नाही अजून
नाही का, पोरायचे पेपर झाले का?
आ
पोरायचे पेपर झाले
कपले
पोरायची फी अप्रू झाली का?
नाही अजून
हाव का कवाशी जात्या पोरं?
आता जायचंय.
हाव का
हम्म
पोरगं कुठे जातं?
गादी आणायला.
हाव का सायकल वर जातो का बस न जातो?
बन जातो पण आज त्याला जायचं नाही.
हाव का.
हो
कितवीला आहे कानू तो?
काही वेळ नाही मला का
हाव का
हम्म
हम्म पेपर झाले त्याचेे?
हा, नाही अजून.
पोरीचें
जया देन
हाव का? चाललं मजेत है मं?
हां.
माल सैपाक कराचाये लै टाईम झाला आता सव्वा आठ वाजले लय उशी.
ठेवूं मगं?
हां.